हॅलो! नमस्कार बोला कशा आहात.
मी बरंय, तुम्ही कशातं?
आम्ही पण छान आहे छान, झालं जेवण वगैरे?
हो माझा झाला तुमचं झाला जेवण?
हो झालं झालं ते माझं झालं. साडेबाराच्या जवळपास होतं माझं जेवण.
मंग त्याच्यानंतर तुम्ही जेवणं जेवणं नाही. करत?
नाही नाही मी सकाळी सहसा ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता पण करत नाहीये.
मला सकाळी वेळ नाही भेटतं हो मी लंच करते पण मी ब्रेकफास्ट म्हणेज नाश्त्याच्या जागी ना चिया सीडचं पाणी घेते.
हो का मग तुम्हाला एनर्जी राहते का?
हो, फुल फुल एनर्जी, मी रात्री. मी रात्री झोपतानाचं चिया सीड भिजवून ठेवते. एक स्पून काचेच्या ग्लासामध्ये. सकाळी उठलं कि प्रेशर नको झाले. की तेवढा ग्लास घेतला ना तर मला बारापर्यंत कसलीचं भुक नाही लागतं.
हो का छान हे तर.
आणि कसं मी अ काम करते ना म्हणजे मला जावं लागत ऑफ सला वगैरे म हे त्याच्यामुळ मग मला ते वेळचं नाही भेटतं तर मी बारा साडेबारा वाजता मस्त जेवणं करून घेते.
आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळीचं.
खूप छान आहे मग मग सध्याकाळी तुम्ही काय खाता तुम्ही?
संध्याकाळी मग सगळंच म्हणजे भाजी चपाती वरण भात सगळं. अस डाएट म्हणून नाहीये पण सकाळचा नाश्ता करायला मला वेळ पण नाही भेटत. आणि तेवढ्या सकाळी खाल्ल जात नाही. कशी माझ्या घरी सकाळी साडेसात ला जेवण होतात. म्हणजे स्वयंपाक पण तो माझा पण मी खात नाही असं.
हो
माझी मुलं पण तेवढ्या सकाळी जेवण करून, परत दुपारी जेवतात.
मग सकाळी संडेला तो पोहा, उपमा या गोष्टी बनतात माझ्याकडं नाही तर मग मी डायरेक्ट पराठे ठे नाहीतर चपाती भाजी असं बनवते.
हो मी ऐकलं मी तुम्ही योगा पण करता तुम्ही?
हो मी योगा पण करते. म्हणजे वेळ भेटल तसं करते सग सहसा तरी सकाळी लवकर उठूनच करते मी.
तुम्हाला तुम्हाला असं नाही वाटत की मी थोडस अजून झोपू मी? नंतर उद्या बघू मी उद्या बघू मी उद्या करते मी योगा आज नाही करत मी.
नाही नाही मी सकाळी पावणे पावणे पाचच्या आसपास उठते.
हो का
म्हणजे पाचच्या आधीच मी उठते. त्याच्यामुळ मला वेळ भेटतो. सकाळी
खूप छान मी तर पावणे पाच ला मी तर झोपलेले असते.
मी ना अ संडेला फुल झोपते मग.
हम्म ते तर आहेच मग शाळा ते पूर्ण सहा दिवस तुम्ही लय एवढे लवकर उठता. तुम्ही मग तसा त्यालापण पाहिजेलच मग झोपायला.
हो हो बरोबर आहे. मी लवकरच उठते, कारण हा मी योगा सकाळीच करते म्हणजे जर कधी मन झालं. कोणी सोबत जर असेल तर मी फिरायला पण जाते खाली. वॉक करून येते अर्धा तास. जर कोणी नसेल सोबत तर मग घरामध्ये योगा करते. योगा करून स्वतःसाठी एक, अर्धा तास वेळ देते. मग नंतर घरच्या कामांना चालू करते.
सकाळ सकाळ उठून ते खूप छान येेते की ना तुम्ही उठून तुम्ही योगा करता. मला ना खूपच खूपच मला ना ते येत मला वैताग कि आळस येतं मला की मी राहुदे कि नाही मी उद्या करेन मी उद्या करू मी उद्या करू मी माझा ना खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे ना मी ना माझा खूप माझं शरीर बांधा कसं आहे. की आ आता मी योगा करलं मी आता कार्डिओ एक्सरसाइज करली करायला लागली, तर माझं ना शरीर डाऊन डाऊन माझं ना वेट लॉस मतलब फास्ट फास्ट होईल आणि आणि मग सोडल तेे करायला परत त्या असं वरती जायल ना तेव्हा वजन माझा
मग सोडायच कशाला? रोज रोज थोडं थोडं तर करतच राहायचं ना.
ते काय काहीतरी माझ्यासंग होतंच ना की माझ्या ना ते सोडायलाच लागतं. काय लेडीज घरी येतात. तर मग मला सोडायला लागतं ते.
बरोबर नाही स्कीप करायचं पण कसं असतं. सगळ्या गोष्टी आपल्या मनातून असतात. आता मला सोबत नसतं. तरी पण मी थोडंफार तर करते, असं नाही की सगळंच बंद करते म्हणून. गरजच आहे पण वयामानानुसार कसं आहे. आपलं एक तर हेल्दी फूड राहिले नाही. सगळे सगळ्यामध्ये मिश्रित आहेत सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे कमीत कमी योगा करून तर, आपल्या बॉडीला व्यवस्थित ठेवणं गरजेचंच आहे.
हं बरोबर आहे तेच. चांगली गोष्ट तुम्ही योगा करता मी पण मला पण असं वाटतं की ना तुमच्या सोबत बोलताना की की मी आता उद्यापासून मी पण लवकर उठणार आणि मी योगा करणार.
नाही. योगाचे खरंच फायदेयत, माहितेय का? आता मी सांगते ना, मी सकाळी नाश्ता करत नाही. पण मी फुल् एनर्जी मध्ये असते. मी बाहेर जाऊन पाच - सहा घंटे काम करून पण येते. माझ घरचे काम पण मी, स्वतः एकटी करते. ना माझ्याकडे भांड्याला बाईये किंवा कपड्यांना बाईये किंवा पोछाला बाइये, नाही. सगळ्या गोष्टी मी स्वतः घरी करते.
ते पण सार ते पण एक योगा च तुम्ही आपल काम तुम्ही स्वतः करता, ते पण एक एक्सरसाइज होऊन जाते.
हो एक्सरसाइजच होते. हो हो हो मग ते त्या सगळ्या गोष्टींना करणं गरजेचंय. माणूस म्हणत आजकाल कि, पैसा झालाय बाबा, काय एवढं? त्या पैशाला हे करायचय. पण नाही, ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. ठीकय ना, एका वयापर्यंत. नन तर, एका वयानंतर आपल्याला होत नाहीत त्या गोष्टी. तेव्हा लावू शकतो ना. पण आता आपली एनर्जी कुठ एक युज करायची. आपली आपली जी ताकदय, आपल्याला जे, आपण जे खातो. त्याच्यापासून जी आपल्याला ताकद भेटती. तो युज होणारय, मग. तुम्ही जर नुसत स्वयंपाक बनवत असाल, न खाऊन बसत असाल. तर वेळ वेट वाढणारच. वजन वाढणारचय. जेवढं खाताय तेवढं तुम्ही कॅलरीज पण बर्न कराव लागत्यालन म्हणजे तुम्ही वॉक करा, फुल स्पीड मध्ये वॉक करा नाही तर मोबाईलमध्ये स्टेप काउंटर म्हणून अस ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये स्टेप काउंटिंग होतात रोज दोन हजार पावलं चाला.
मी तरी पण आता बंद झालं नाही त मी आधी दोन म्हणजे सकाळी पण आणि रात्री पण दोन टाइम वॉक करायला जात होते. म्हणजे सकाळी दोन हजार पावलं संध्याकाळी दोन हजार पावलं.
म आता ना मला आता त्रास पण मला ना साईटिका तुम्हाला माहिती असन ना साई टिका? साईटिका मद मय साईटिका म्हणजे ना कमरची ना मला ना ज- जेव्हा मा-माझं डिलिव्हरी झाली होती ना. अ माझ माझी मुलगी झाली होती. त्याच्यानंतर ना मला खूप त्रास व्हायचा माझी कमरना लय दुखायची.
बरं.
कंबर माझी खूप दुखायची तर त्याचे ना मी ना कास अ जे सकाळी मी उठायची न सात वाजता सहा ते सहा वाजता जे व उभं राहायची मी किचन मधी तर मला दुपार व्हायची की मी किचन मध्येच उभे राहते मी. मला बसायला टाइमच नसत, मला एक से कीन वाजता आधी पण मला टाईम नसा की मी आता बसून का आमची जॉईंट फॅमिली होती जॉईंट फॅमिली आमची खूप मोठीये, तर मला ना बसायलाच टाईम नाय. तर उभं राहून राहून माझी कमर ना खूप दुखायची. मग मी डॉक्टरला सांगीतल माझा एकडच एक पाव असत ना ते पा तर पूर्ण असा सुन्न होऊन जायचं, तर मी विचारलं डॉक्टर तस साईटीका अस तर तो की आपली जी रीडची हड्डी असती ना?
अच्छा.
छह. ती आपली एक ना तिची नस ना था उभं राहून राहून ती दब म्हणजे नाही का ती ती दाबलीये, हा.
म त्याला अ आ म्हणजे इलाज काहीतरी उपाय उपचार?
की उभं नाही राहायचं, जास्त जास्त बसायचं पण नाही जास्त उभं पण नाही राहायचं जास्त अ म आता कायच तुम्ही जे तुम्ही पोझिशन मधी आहात ना ते पोझिशन तुम्ही राहण जास्त राहायचंच नाही.
म तुम्ही प्रवास वगैरे पण करू शकत नसाल ना जास्त?
प्रवास मी जास्त बसू नाही शकत जसं आपण कार मध्ये बसलो ना की टेक लावून बसलो. तर माझे दि तुन अशी आग निघते जस तुते ना ते क कुतीत कुछ नाय आग लावले. आ माझ ना खूप
जे. काय तुम्हाला
ता, हम्म, त्यांनी मला हेच सांगितलंय की तुम्ही ना थोडीशी ना योगा करा तुम्ही ना योगा करा, ते योगा करू ना त
म तुम्हाला योगा पण करायला जमत नसेल ना?
योगा मी जास्त म्हटलं ना, अगर मी उभं राहिली ना खूप. खूप वेळ मी उभं राहिले ना, तुम्हीची लाकड कशी असती, लाकड. ती, हा, मग मी तशी होऊन जाते. मी अगर बसले की, मला तर माझी. कबंरच नाही मुडत मग तिशी ना, लाकड सारखी. सरळचं राहते ती.
अरे बाप रे! मग चांगलाच मोठा प्रॉब्लेम आहे.
हम्म, तर त्यानी मला सांगितलंय. की, डॉक्टर आहे की तुम्ही? ना, योगा करा. मग तुम्ही या का? तुम्हाला चपाती बनवायची आहे, तुम्ही एक-एक. तासभर व चपातीच लाटून बसता तर तुम्ही ना. चेअर घ्या, त्या चेअरवर तुम्ही बसून ती चपाती लाटा. ते पण ना, मग तुम्ही खाली बसून लाटा, मग तुम्ही तेल लावा, मग तुम्ही उभं राहावा. तुम्ही अग तुम्ही आपल्या मुलांना बसून तुम्ही शिकवताय. तुम्ही बसून पण तुम्ही दोन-दोन तास तुम्ही मला त्यानी. दादा, तुम्ही किती तास बसता, म्हणलं? किती वेळ बसता तुम्ही-तुम्ही आपल्या मुलांना शिकवता, मी कमीत कमी दोन तास बसते त्यांना शिकवायला, तर त्यांनी मी हे पण सांगितलं, दोन तास पण नाही बसायचं.
बाप रे! मग अवघडच हे नाही का.
हा, ते मला खूप ना त्रास होतो मला.
मग तुम्ही म्हणजे असं योगा क्लास वगैरे जॉईन करायचे. त्यांना सांगायचं आपल्या-आपल्या.
क्लास ना, पण तसं असतं ना की तुम्ही. जेपर्यंत तुम्ही योगा करताय, ते तुम्हाला नीट वाटते. मला ना, तुमची ते दर्द पण तुम्हाला ना. ते दुखणं पण कमी होतं. तुम्ही योगा सोडले की, तर बरं तेच आहे. परत ना की कधी-कधी म माझ्या. ना, सोबत असंच असतो की कोणी आला घर माझी आत्या आली म्हणजे सासूआतु म्हणजे ना. जसे अ त्यांची आत्या आली तर माझी ना. सासरं सासरवाडीकडून सात आत्या आहे. मला
हा-हा, हा, तो त्यांना चांगलं वाटत नसेल, हे योगा करायचं, हे ते न असं.
टाईमच नाही भेटत ना, मग त्यां कधी. चहा द्या त्याला, कधी जेवण द्या त्याला, कधी का ते द्या, तर कधी. हा, मंग एक-एक.
घरीच वेळ काढून, सकाळी थोडं लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढून छोटे-मोठे योगा. करायचे म्हणजे आपली तब्येत चांगली राहावी, त्याच्यासाठी.
हो, मी ते म त्यासाठीच मी फोन केला होता.
बर-बर, चालेल. मग तुम्हाला काही योगा कुठला पाहिजे असेल तर मी नक्की सांगेल तुम्हाला. बोलून खूप छान वाट. हो, चालेल. ओके.